हॅलो हा कूस ल्ला का? काय चाललं हऊ का माझा बी डबबा चालू होता पोहराला यशला जायचं होतं ना तो म्हणे मी आ जेऊन जाईल म्हणे चहा पोळी खाऊन जाईन म्हणे. मग लवकर लवकर टाकल्या
हम
हम्म भाजी केली मग तोता ास घेऊन चालला मग आजज ट्युशन ला जातो ना.
हो का आप पण ती कुठं गेली ग सकाळी.
आताण ते न त्यांचा यायचा दिवस आहे आज
हाव का
मोठी ननद नाही का शारद तई तचा सासरा वारला होताना आजचा दिवस आहे मग ते लवकर आमठाण्याला
हा
मग आमट्याना लवकर गाडी राहती ना मग ते आयर बिर कपडे त्यांना साड्या द्या नंदाला तेन घेऊन गेले मग द्यायच. तिकडं लवकर होतं वाटतं कपड्याच आयरन ते
ह हो का
हा मग त्याच्यामुळे ते लवकर गेले मग त्या लवकरच लागले मग मी डब्याला आज मग काही फिरायला यायचंतं आज काही फिरायला आले नाही
नाही फिरायला नाही दिसल्या मग तुम्ही म्हणूनच मग
अहो दोन दिवसाचं काय झालं त्या दिवशी कापाशीची बाद लावली ना दोन दिवस सारखे लय म मांड्या भरल्या मग मांड्या भरल्या आणि त्याच्यानंतर मग चालत नव्हतं मग काही पाच सहा दिवस परत गॅप पडून गेला ना
होा
म कुठं आलेच नेह ममी फिरायला आता उद्यापसून परत करू चालू
पण मग ते स्वाती दीदी मग ते आपण नाही फिरायला लागलं का असं वाट आपलं तर काय आरलं काही नाही आपलं होा
तुमची चांगली सवय चालू हो माझं असं काही काही होत. आता कुठं गावालाच गेलं का कुठं काही झालं का?
हम्म आता या जाईन उद्यापासून साडेपाच लाच या जाईन मी
हा लवकर आला का मग आपलं इकडे का आरमीट करू राहिले पुरीचे चालले मी
हाव का काय केलं भाजीला
गोबीची भाजी केिली
हो का हा आ्ही कालच गोबीची फोरली डब्याच ताण रातो पहिले डबे करणं लागते बाकीचं कामरवू द्याण लागतं
हा ना इथनु ज जात तिथ मग तिला डबावा द्यावा लागत मग चारला तिला किती
हा गाडी का झडपीच्या शाळेला
हा ग रतनभुची गाडी ना आठशे रुपये वाढ
अव का बर आहे पण चांगले चांगले झडपीचं शिक्षण
हा
हम्म मी पुढं अस मुला पो आमच्या पाचवी नंतर
हो ना मग काय करते आता इडे बी शिके नाही नव चांगलं इडे बी शिकत नव्ह ते
नाही सांगीची झडपी खरच चांली बर का मस्त झडपी फक्त पोरा ना अभ्यास केला पाहिजे
होा ना मग तेच म्हणते दवऱ्या दवीच वर्ष आहे यंदा
ह दहावीचं वर्ष पोरान अभ्यास केले पाहिजेत नाही तर शाळा खरंच चांगली ती तुम्ही काय करायच नंतर पुढं चालून या दोन्ही पोरीला बी टाकून द्यायचं
हा ना कि टाक नाही जड
काय करताय इथं फक्त बारावीचे ते चालत्या बोलते शिक्षक भरले का नाही ते काय शिकवत्या काही नाही शिक वतो
पोरी म्हनते कस नाही नेसते अस असे मुंके खाली झोपा घेत म्हणते बा
हा ना काही शिकवत नाही मसत पैसा भर नाही प्रायव्हेटला झेडपीचे खरंच चांगले आहे कारण शिक्षक लोक हाय लेव्हल त्यांच शिक्षण हा
अ म्हणलं ते आपण ते मला ते हे केलंत गीताबाई ना त्याच निधी ह ती चिनी द आलीच नाही मला
आता ती म्हणी ना काहीतरी अ त्याची निधी नाही वाटत ती तुम्हाला ते एकाल महिला म्हणून केलेलं त्याच का मग तुम्ही रात्री काही म्हणले नाही आपण चर्चा केली असतील त्याच्यावर
नाही मग त्याच्यावर चर्चा म्हणजे दीड लाख रुपये मंजूर झाले ते म्हणते मला
मग आपण तुम्ही तिथं विषय काढून पायच होता ना चर्चा केली असती ना कारण पण पण क बी आला ना त्याच्या रामचीच सई लागल
अ न कोणी काय म्हणतात कि ना ते तेच तिचेच घेतले असं नाही करून
नाही ना आमच्या चेकशिवाय असं आमच्या सहीशिवाय चेक निघणार नाही मग काय मिळते बाई मग पण मग आपण तिथं केलं असतं ना काही आपण तिथं काढून पाळलं असत विषयी तुम्ही म्हणले असतत मला माहितच नाही.
मालका सवी काय म्हणे सकाळी मनीनंद तुला दीड लाख रुपये मंजूर झाले म्हणे त्याच काही चर्चेच नाही म्हणे काय झाले. भेटले एक नाही भेटले मग त्या साहेब लोकांना सांगितलं होतं म्हणे त्या बईला पैसे मंजूर झाले का तुम्ही दिले का पण
आहो‌ मग तुम्ही हा विषय तिथ मांडायच होता मीटिंग मध्ये म मी बी म्हणले असते ना मग मला बी माहिती नाहीे तुम्ही आज असेल मी आज ऐकू राहिल तुमचं.
तर ते म्हणले ते म्हणले मग चिखलले ककले कात आल ते म्हणे तर मग ती म्हणली म्हण त्या ब्लॉकर मी नव्हते त्या मिीटिंगला नाही तर मंग तर हे झालं असत ते साहेब लोकला तथं मी म्हणणार ते साहेब लोक दे मला नाही झालं तर मी च्या जात
बरं पाऊ मग आपण नंतर त्या तुम्ही मग मला रात्रीस म्हणायचं ना काय आहे. तुम्ही म्हणल्या असते आपण तिथे चर्चा मांडली असती खरंच आले का काय आले. का खरं काही म्हणताय आपवाय आहे. आपण म्हणलो असत मग मी म्हणले असते ना काह खरंच आले का?
आणि मग याला तर मी कधी तिकडं म्हणले न ना दिले नाही तर मगच बोलनार नाही का?
म्हणूद्या तुम्ही म्हणू तुम्ही मनातचत होतो ना विचरून पाहियचं ना. तुम्ही या कुसरच्या अगोदर आपण आपल्या आपल्या याच्यात काढला असताना. अ ती चर्चा केली असती ना
मग त्याने मला हे केलं तर मग तेवढं हे द्यायचं होत मग मला तेवढी हे
तेच ना मग तुम्ही ना का रात्रीच मिटिंगमध्ये म्हणायचं होतं. का का असं असा आहे मी असं ऐकल आले का माझ्या नावाचे ह एकखल महिलाचे का काय मग आपण तिथे चर्चा केली असती. पण एक सांगू का चेक काढताना ना आमच्या अध्यक्ष सचिवाच्या सह्य लागतात त्याला मग काय माहिती बाई मग तिनं काय केलं मला काही मला बी त्यातल काहीच माहिती नाही बर का कारण त्या दिवशी सर आले ना त्या दिवशी मी पण नव्हते मिटिंगला मी पण गावात जायल होते.
मी नव्हते नाय म्हणून तर मग येते सर लोक आले का म्हण म्हणून मी तव्हा त्या मीटिंगला.
हा मी बी नव्हते. दुखत होत काहीतरी होत असं मी कारण मी नव्हती गेली मीटिंगला तर त्याच्यामुळ मला मला ती चर्चा काही सांगते येणार नाही मग तुम्ही विचरून पाहिच ना तिला ग तिला असं एकटं विचारूत कालच सगळ्या समोर विचाराच होतं ना तुम्ही
हा ते ध्यान नाही ना ते मग मला द्या आणली ना नाहीतर मग मी ते त्याला याज बी नव्हतं म्हणते त्या पैशाला. तिथंचदल त म्हणतेच हा
मग विधवा महिलांचे म्हणून राहिल्या तुम्ही ते यखल महिलांचे
नाही विधवा महिलाचा ते मालास की हे नत केलं ग काय म्हणते त्याला सगळं मायलाला विचारून मग आं
एकल महिला म्हणून केलत तेच ना
हो ना नाही ना मला एक ठेवा केलत ना
ह ना मग ते ते एखाल महिलामध्ये नाव दिलत ना तुमचं.
हा
ते एकल महिला आहे आणि विधवा महिलाची बी बहार प ते ते विचे क एकखल महिलाचे विधवा महिलांचे वेगळे पैसे तुम्हाला
अ ना तेत गटत मा ना कुड नाव म गट खार तिकडं कूट बायांना विधवा कार्ड गट कार्य लागल्यात
विेधवा महिलांची नाही ना आलेली आहे तुमची भी आले नाही आहे वाटत विधवा महिलांची बी पैसे ते नाही म्हणे का रात्री रात्री म्हणे नाही यायचे विधवा महिलांचे चेक द्यायचे म्हणे म्हणे ना ती पण ते एखाल महिलाच नाहीे माहिती काड मला ते तुमच्या एकटीला केलेलं ना ते मला काही सांगता येणार नाही म्हणज विचारणं लागत तुम्ही कालच काढायचा ना विषय मग आपण म्हणलो असतो ना काही चर्चा केली असतील त्याच्यावर
माा ते बायला माहितीये बायला म बाय म्हण राहि म तुला भेटलेय तुला भेटले मिळालं मला एक रुपया सुद्धा भेटेल नाही मी त्या साहेब देच सांगन म्हल तिथं
हवलं पण मग मला त्याचं काही सांगताच येणार नाही गड्या म मला तुम्ही म्हणायचं ना आम्ही म्हणले असतील तुम्ही माझ्याजवळ तुम्ही लगेच चर्चा केली असते तर आपण रात्रीच विषय काढला असता हा का हो गीता ताई काय यांच्यावर आलेले का नंदाताईला काही त्याच्यावर काही स्कीम नाही का आपण असं अगोदर अस डायरेक्ट नसत म्हणलो काही स्कीम नाही असं विचारलं असत ना
म तेच ना
असं मी अस करू हा तरी शब्द विचारला असताना काही स्कीम नाही का म्हणून म तुम्ही म्हणलं नाही रात्री पहा
हअ
रात्री म्हनले असताना आपण चारच्या रात्रीच केली असती त्याची बर जाऊ द्या आता एखाद्या वेळेस घेत ती का एखंद्या वेळीस घेतली का तुम्ही असल्या आम्ही मी असले मग आपण विचारू तिला
हा मग त नाही विचारपूस करा कराची त्याची म्हणजे ती आ तुम्हाला सांगू राहिली त्यांनि ए काय बॅनर लावा अमक लावा पण याच्या पासून काय फायदा म्हणून ते बी विचारलात तुम्ही बी
मग मी नाही म्हणलं तिला मग ते चाळीस हजारच भा बीज भांडवल बीज भांडवल डवलच त्याच्यासाठीेते बॅनरच फोटो अड जा अ उद्योगकर्त्या म्हणून म्हणलं मग आमच्या इथ चाळीस हजाराचा फॉर्म भरलाग ती म्हणे वापस आला म्हणे म्हणे न ती वापस आलं म्हणे
मग किती कती स्वाती ताई ति तेच्या तेच फायदा करून घेत्याती
अहो सांगत नाही ना मग ते सां सांगत नाही ना ती तोच तर मेन प्रॉब्लेम भले मी अस सांगत नाही आपल्या आहेत त सर आपल्यापर्यंत माहिती ती पोहचत नाही ना म
मग ते ना ही रात्री बी चू ती रात्री मीटिंगला आलं म्हणून आस कळल
आता कार्य याचं पण कुठे सांगितलं तीन आपल्याला माहिती का तुम्ही ती आणखीन ग्रुप बंद करून टाकला होता त्याच्यातून निघून गेलती का ति तिचं तिच तिच तिचं चालू आहे करणं
तिथं चालू आहे तिला आठ हजार रुपये आले
आठ साडेआठ साडेआठ आले आणि आपल्याला कुठं म्हणली का ग्रुप वरती ना मॅसेज टाकायचा होता करा बाबा सगळे कॉल करा पुढ टास्क येणारे का काय येणारे या.
असं सांग बरं मी लावते डबल.
हा हा लाव.